नमस्कार!
हा नमस्कार. कसे आहेत?
बस मजेत आहे. तुम्ही कशा आहात?
मी पण मजेत मस्त एकदम.
हा. आपल्याला वर्क फ्रॉम होम या विषयावरती बोलायचं आहे.
ओके.
अच्छा. तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता- त्या क्षेत्राचा तुमचा काय अनुभव आहे?
आ. मी सध्या एम एन सी मध्ये जॉब करते. अ- आणि ती जी कंपनी आहे ती इन्शुरन्स बेस्ड आहे. पण मग- -ग. हां. मग ती कंपनी म्हणजे यु एस बेस्ड आहे त्यामुळे कसं सगळे- क्लाइंट्स बाहेरचेच असतात.
अच्छा.
यु एस, यु के वगैरा. हो हो.
अच्छा
आणि म्हणजे त्या कंपनीच म्हणजे मी ज्या कंपनीमध्ये काम करते त्या कंप नी पॉलिसी कशी आहे. की बाबा वर्क फ्रॉम होम म्हणजे फॅसिलिटी आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे.
हम.
तर मग मंथ मधून फक्त फाय डेज वर्किंग ऑफ स मधून असत. आणि बाकी तिचे जे डेज वर्किंग डेज आहेत. ते वर्क फ्रॉम होम आहे. ‌ तर मग वर्क फ्रॉम होम आहे. तर इझी वाटते तसं की बाबा हा हा इझी आहे. ते
शक्यतोवर् इंग्लिश शब्द वापरू नको फक्त वर्क फ्रॉम होम असे. घरून काम
हो सोप आहे. ते अ कारण म्हणजे कधी पण आपण काम करू शकतोय. अ दिवसातून म्हणजे कधी पण आपण कोणत्याही टाईमला लॉग इन करू शकतो. असं नाही-' की बाबा ह्या ह्या टाईमला आपल्याला ऑफिसमध्ये जायचंय. आणि काम करायचंय तर मग कसं होत. कि ऑफिस ला जायचं म्हटलं कि पटपट घरातला आवरायचं मग ऑफिस ला जाण्यासाठी बस वगैरे प
तु जे बोलत आहे ना, कधी पण आपण काम करू शकतो. तर हे लग्न झालेल्या अ महिलांसाठी पुरुषांसाठी सोईस्कर आहे का?
हो खूप जास्त सोयीस्कर आहे. अ फर मॅ म्हणजे जे लग्न झालेले लेडीज आहेत. ना त्यांच्यासाठी कारण कसं ऍडजस्टेबल आहे. आपण कसंही म्हणजे आधी सकाळचं आपलं घरचं काम करून मग ऑफिसच काम करायला. सुद्धा बसू शकतोय आणि
नाही आता काही गोष्टी ज्या आहेत. ना लग्न झालेल्या महिला किंवा स्त्री साठी वर्क फ्रॉम होम घरून काम हे एवढं सोपं नाही आहे. जेवढं तुम्ही बोलत आहात.
हा म्हणजे आता कुठल्या पण गोष्टीचा एक इझी म्हणजे सोपा पण मार्ग आहे. आणि त्याचे काही तोटे पण आहेत ना? तशामध्ये झालं ते म्हणजे वर्क फ्रॉम होम मध्ये कस आपण घरात बसून काम करू शकतो. ऑफिसला जावं लागणार नाही. हे एक अ म्हणजे ही बा म्हणजे फायद्याची गोष्ट झाली. की बाबा आपलं येणं जाणं वाचत आणि अ हा टाईम जात. टाईम वाच तो आपल्या येण्या
अ मोठी मोठी महानगर मेट्रो सिटी आप पण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. मराठीमध्ये आपण त्याला महानगर म्हणतो. ना तर त्या शहरांमध्ये एकदा ठिक आहे. पण जर लॉग डिस्टनसाठी आपल्या समजा चारशे पाचशे किलोमीटर जायचं आहे. त्यांना सोपं आहे बरोबर पण लग्न झालेल्या स्त्री पुरुषांसाठी हे काम सोप्पं आहे का? हा माझा मुख्य विषय आहे.
अ माझ्या मते तरी आहे, एका बाजूंनी बघायला गेलं तरी सोप्पं आहे हा, कारण कसं अ म्हणजे मी ज्या ऑफिसमध्ये काम करते त्या ऑफिसमध्ये तरी पूर्ण वर्क फ्रॉम होम पूर्ण महिना आहे ना आणि फक्त पाच दिवस जावं लागतं तर मग असं नाही की बाबा घरी आपल्या छोट्या बाळांना वगैरे सोडून मग ऑफिसला जावं लागेल किंवा काय अ म्हणजे घरच्यांना पण सांभाळत सांभाळत आपण काम करू शकतोय ह्यांमध्ये आणि अं तोटा हा होतोय की म्हणजे कधी कधी आठ तासांचं काम दहा तासांवरती जात, कधी बारा तासांवरती जात आणि ते कंटिन्यू बसून हो
त्या तुलनेमध्ये ऑफिस मधलं जाणं आणि येणं यांच्यामध्ये पगार आणि पगारमध्ये काही फरक असतो का?
पगारामध्ये काहीच फरक नाहीये. पगार तेवढाच आहे सध्या तरी, पण ती एक इतलं म्हणजे असं एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की आपल्याला म्हणजे आपले पैसे वाचतात एकतरी म्हणजे जर सिटीमध्ये त्यांचे स्थानिक तिथले असतील तर मग काही प्रश्न नाही, पण जर आपल्या गावाकडची लोक असतील आणि मग ते सिटीमध्ये, शहरांमध्ये जाऊन मग ते ऑफिस वगैरे करत असतील तर मग तिथे खर्च पण तसा वाढतो ना? राहण्याचा खर्च, येण्या जाण्याचा खर्च, परत मग जेवणाचा खर्च हे सगळं तिथे जर आपण राहिलो तर मग ते खर्च होऊन जातात पण तेच जर वर्क फ्रॉम होम आहे म्हणून कसं होऊन जातं कि बाबा हे सगळे पैसे वाचले जातात.
पैसे वाचवणं हा जर मुख्य उद्देश आहे तर मग कामही तेवढं व्हायला पाहिजे.
हो मग ते काम होऊनच जातं म तेच बोलते ना मी की बाबा आठ तासाचं काम कधी दहा तासांवर जात कधी बारा तासांवरती जात, मग म्हणजे एक्सटेंड होऊनच जातं काम भरपूर. तर मग मला तरी वाटत की बाबा म्हणजे कुठल्याही गोष्टीचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत, तर मग ते बोलते. बाकी मग तुम्हाला कसं वाटतं वर्क फ्रॉम होम म्हणजे तुमचा हम्म मतानुसार काय आहे असं? फायदेशीर आहे की
आवाज इत नाही?
हॅलो.
हा बोल बोल बोला.
हा म्हंटलं तुमच्या मतानुसार कसं आहे? म्हणजे
नाही मला तर खरं म्हणजे ना अ काही काही व्यवसाय त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम घरून काम हे योग्य आहे, फायदेशीर आहे आणि काही व्यवसायांसाठी हे अत्यंत चुकीचं आणि नुकसानदायक हाय.
हम्म. हा नुकसानदायक अशा गोष्टींसाठी जिथे खूप जास्त आपल्याला म्हणजे नाही का लक्ष देऊन काम काम करावं लागतं, घरी असल्यामुळे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे कसं होतं कि बाबा हा कोणी पाहुणे आले उठा, कोणी म्हणजे काही पण घरातलं एक छोट मोठं काम आलं उठून मग ते करत राहा ते बा जे आपलं जे काम आहे ते सोडून दुसरं काम करा. हा ते होतं परतानी. अ जे अ दुर्लक्षण खूप होत कधी कधी ह्या. कामामध्ये असो.
दुर्लक्ष नाही दुर्लक्ष.
दुर्लक्ष तेच डिस्ट्रॅक्शन बोलायचं तुम्हाला. पण मलाठी शब्द म आठव नाही पटकन डिस्ॅ शिक्ण पण खूप जास्त नाही का होऊन जात ह्यामध्ये.
बरं जर अ म्हणजे माझ्या मते. स्त्री आणि पुरुष.
हा.
कामाची जे क्षमता असते ती कमी जास्त असते असं तुम्हाला वाटतं का.
बछ अ अफकोर्स. म्हणजे हो न हो नक्कीच.
स्त्री जास्त काम करते का पुरुष जास्त काम करतो.
कस बघायला गेलं तर. अ बाहेरची कामं पुरुष करतात त्यामुं त्यांचं. काम दिसून येत पण स्त्री पण त्यांच्यापेक्षाही जास्त. काम करते असं मला पण वाट म्हणजे एका बाजूनी विचार करायला गेल तर तसं पण आहे. कारण स्त्रीला जर. ती काम करत असेल बाहेर म्हणजे नोकरी वगैरे करत असेल तर मग तिला घरातलं पण सांभाळावं लागतं. आणि नोकरी पण कराव लागतय तर मग. ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात पण पुरुषांना तसं नाही की म्हणजे पुरुष फक्त बाहेर काम. अ कधी म्हणजे जास्त करून पुरुष लोक. बाहेरच काम करून प्लस घरात बायकोला मदत करतात असं मी कधी. जास्त म्हणजे पाहिलेलं नाहीये.
नाही हे तुझा म्हणजे हा तुमचा चुकीचा गैरसमज आहे. मी माझ्या म्हणजे माझा स्वतःच वैयक्तीक. सांगतो किंवा तुम्ही माझ्या बायकोला जर विचारलं ना तर माझी बायको. हे कधी सांगाल की माझा नवरा मला. घर कामात मदत करतो त्याचे सगळे बाहेरच्या काम करू नये.
हा मग ते एक खूप म्हणजे एक चांगली गोष्ट आहे तुम्ही करताय पण. सगळेच करतील असं नाही असं पण नाही ना.
हो ते व्यक्ती परवतवे व्यक्तीचा स्वभाव आणि व्य तिच्या घरातलं अनुभव म्हणजे घरातलं वातावरण.
आणि स्वतःचे माणसं म्हणजे ज्या त्या व्यक्तीचा म्हणजे स्वतःचे अनुभव ते पण खूप जास्त. हे होतात आता आपण लोक ना म्हणजे हॉस्टेलवर. रा आहे त्यामुळे आपल्याला अस वाटत की अ म्हणजे आपली कामं आपण स्वतः केली पाहिजे असं किंवा आपण थोडंफार कोणाला तरी हेल्प केलं पाहिजे मदत केली पाहिजे असं. आपल्याला वाटून जातं.
अ माझी एक मैत्रिण आहे नवोदय विद्यालयात शिकणारी. तर तिचा अनुभव किंवा तिचे मी काही अनुभव ऐकले ना. तर ते खूप धक्कादायक आहेत. आणि त्या अनुभवाबद्दल सांगायचं म्हटलं ना तर ती म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्याला इग्लिश मध्ये आपण इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी म्हणतो आणि सॉफ्टवेअर इंजिनियर संगणक अभियंता तर तिचे अनु हो मी जेव्हा ऐकतो किंवा ती माझ्याशी मन मोोकळेपणाने बोलते ना तर मला अक्षरशः म्हणजे रडू यायला कि धक्कादायक वाटतं की तिचा नवरा असा कसा वागू शकतो
हा मग तेच प्रत्येक जण तुमच्यासारखा विचार करतील असं नाही ना बायकोचा असं
हा तर हे हे क्षेत्र जे आहे ना घरून काम करण्याचं म्हणजे वर्क फ्रॉम हे सगळ्या क्षेत्रांना लागू होत नाही किंवा सगळ्या क्षेत्रांसाठी योग्य नाही असं मला वाटतं
हा.. बरोबर आहे ते पण करण काही गोष्टींमध्ये आणि माझा स्वतःचा अनुभव सांगायला गेला तर हा आहे की अ जेव्हा मी ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये बसून काम करते ना त्या वेळेला माझं काम खूप म्हणजे फास्ट होतं आणि एकदम काही चूक न होता पूर्ण माझ काम पूर्ण होत.. आणि घरी असले की मग थोडेफार काही ना काहीतरी चुका मला जाणवतात मग परत मग ते लक्षात येत नंतरला की बाबा हा लास्टच्या ह्याच्या का ण असं केलंय आणि मी आता असं करते तर मग बहुतेक म्हणजे नेमकं आपल्याला कळून जाते की बाबा आपण काहीतरी चुकीचं केलोय लास्टच्या ह्याच्यामध्ये मग ते कधी कधी लक्ष दुर्लक्ष होऊन जातय
पण मी पहिले व्हॉट्सअप वरती बोलू नंतर कॉल पु ठीक आहे
हो हो चालेल..